हा बोल आता.
काय करालीस?
काय नाही बा दुकानात आलोया.
हा.
दुकान उघडलयं दुकानात आलोय. नाही मगाशी जरा बाहेर गेलो होतो.
हा हा म्हणजेत आज लेटन उघडलेस का?
हम्म. लेट उघडलो जरा. हम् बोल की? चा पाणी झालं बाबा जरा गांधीनगरला गेलतो बाजार करायला.
हा.
जरा किरकोळ किरकोळ होलसेल मधला बाजार करून आलो.
हा. मग दुकान दुकानासाठी काय?
दुकानासाठीच की. दुकानातच. हम्म. होलशेल मधन भरून आलो जरा. हम्म.
मग आणि काय? घरची बरेत?
काय नाही ब निवांत. हा.
घरातले बर आहेत का?
हायित हायित हायित.
हा.
हायित हायित हायित हायित. तुझं कसं काय?
काय निवांत हाय ब सगळं‌. आता जाणार
जीमला.
अ जिमला आठच्या पुढे जाणार.
हा.
आता प्रॅक्टिस ला जाणार उद्या इव्हेंट हाय.
इव्हेंट हाय व्हय उद्या. कुठल्या गावाला हाय?
अ हेला हाय तासगावला. तासगाव.
तासगाव. अग बाई लांब हाय कि रे मग.
होय.
लांब आहे कि मग.
होय. त्यांची गाडी असत्या.
हा.
त्या गाडीतन जायाचं.
हम्म म भारी आहे.
व्हय. आणि त्यांची गाडी नसली तर कणी, पेट्रोल ला पाचशे रुपये. तन वेगळं देत्यात ते.
होय. यायचा खर्चा आणि वेगळा.
होय, यायचं न जायचा खर्चा त्यांचा. मला त्यातन हजार बाराशे रुपये. एकदा बाराशे देतात, एकदा हजार देतात अस करतात.
येता येऊपर्यंत, संपवून येत नाहीस नव्ह?
नाही नाही. ते मी तिकडून आलो नाजाऊन, इव्हेंटला तर दोन दोन ते तीन दिवस आणि परत राहतय पेट्रोल, एवढून हे करून फिरून.
हम्म. आता संग, संग खर्च करू नकोस. हम्. क्लास बेस हाय .
हा.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
माणि गं
हा. हे देऊ? हा किती? एकच हा. फोन पे.
राजीव कुठंय?
राजवीर क्लासला, कराटे क्लासला गेलाय राजवीर आता.
हा हा हे असतय ना वर्कआउट?
होय होय वर्कआउट असतोय ना.
हा ते पहिल्यापासनच कणी, वर्कआउट तेन केला.
होय.
तर तर चांगलं होतय.
होय. म्हटलं वाटतं, तो सर म्हणलाय तेचा, त्याची उंची वाढवणारच मी.
हा मी पण कसं आता जास्त म्हणजे असं वर्कआउट मध्ये ते असल्यामुळे माझी पण थोडे थोडी ग्रोथ व्हायलिया त्यात.
ह हां हाय नव्ह?
हाय हाय.
उंची थोड वाढवा. नंतर नंतर नको ते उंचीसाठी आणि प्रॉब्लेम यायला नको भरतीला.
होय. आता हे निघल्यात, म आता तलाठीच्या, तलाठीच्या जागा निघल्यात. .
तलाठीच्या? आणि देतोच परीक्षा?
अ हे जे आपलं अ ह्याच्यानंतर एमपीएससी मधन आहेत त्या. मग त्याला डिग्री पूर्ण असत्या.
हा हा हा हा त्यात नाही नाही.
माझी अजून डिग्री कंप्लीट नाही ना. मी सेकंड इयरला आहे.
होय तुझं कॉलेजचं काय झालं काय? झाला ना? झालं नवं?
झालं झालं.
हा आता तिथं फक्त हा ग्राउंड नाही फक्त शिक्षणासाठी तिथं पैसे भरलायस
होय तिथं निसतं स्टडी साठी. आणि ग्राउंड आपूण करायचं खर त्यांचा असतोय आठवड्यात एक कणी बाहेर डेमो असतोय म्हणजे पोरांच्यात काय डेव्हलपमेंट झाली हे बघायसाठी.
हम् म
ते सगळं इथे नाही जायचं ते जयसिंगपूरला असतय.
जयसिंगपूरला?
हा जयसिंगपूरला जायचं कॉलेजला तिथल्या
होय! चालते.
जयसिंगपूरच्या कॉलेजला सकाळी पहाटे जायला लागते पाच ला
होय काय फक्त फिजिकल घेत्यात का काय?
त्याच दिवशी सगळं फिजिकल घेतात.
हा.
आणि दुसऱ्या दिवशी पेपर घेतात लगेच लावतात.
होय म भारी हाय. म भारी हाय म्हणलं.
आणि पूर्ण सगळ्या पोरांचं टायमिंग मध्ये बसण्यासारखं सगळं चांग कसं पाळायचं तेन ते सगळ सांगतात.
हं.
मग बाहेर फिजिकलला म्हटलं त्याला आणि बाहेर पैसे द्यायला लागतात ना
हा हा.
त्यामुळ बाहेर फिजिकल लावलच नाही आणि फिजिकल कस हाय चांगलं माझं.
हम् तुझं तू वर्कआउट तेन करत जा वे कशाला लावाय लागतया
गोळ्याच प्रॉब्लेम आहे मला गोळा कानाय एका मित्राचा आणलेला मी
हा गोळा ऋतूला जरा विचारते थांब आणि मी गोळा ऋतूला का नाय ऋतू न आणला होता. ऋतूून कुणाच आणलेला जरा विचारतो ऋतूला अन् म तुला कॉल करतो मी परत आनी. तर ते काळ रजतला का लावला फोन रजतला. गोळा विचारायला पर आणि रजतला आणि गेल्यावर आणि विचारतो रजतला जरा बघ कुणाचा असला तर जरा विचार म्हणून सांगतो त्याला. त्याच्या कानावर घातलय मी तरी पण बघतो म्हटलाय तो विकत घेऊन काय? करणारयस बाळा तू सांग मला?
नाही पडून आता प्रॅक्टिस तेन करू पर्यंत सगळं. म ते बाहेरच्यांनी मागितला की म लागेच द्यायला पाहिजे मी आता तसं आणलेला की कि मित्राकडनं म तो मागितला लगेच.
वीस रुपये दिले तुला मग दहा बारा वीस रुपयाचं. पन्नास रुपये पावशेर हयात. चालेल काय हे हम् बोलतो तू.
आणि ते आणल्यालं प पोरग्याचं मग त्यांन लगेच मागितला त्याला पाहिजे म्हणून होय मग त्यापेक्षा विकत घेतलेल परवडतय
होय ते तसच झालय विकत घेतलेल परवडतय म्हणायची पाळी आल्या
हा म्हणून म्हटल विकतच घेऊया
हा कोणतरी केल्याल थांबवलेल असल तर विचारतो कोणाला तरी म्हणजे करत असलेल एखाद थांबवलं असला का नाही त्यांन
हा त्यान म्हटला मला रजत दा न म्हटला सहाशे सातशे रुपयला येतय म्हणला म्हणला खर इथ इचलकरंजीत चौकशी केलो दुकानात तिथं मला पंधराशे-दोन हजार असली किंमत सांगितल्यात
थांब जरा चौकशी करुया थांब
हा-हा आणि हाय सातशे-आठशे रुपयला खरं त्याला बेंगलोरला जायला पाहिजे.
आगं बाय-बाय-बाय अरे मग सांगशील का नाही खुळ्या बोड्याच्या मला पप्पा मामा गेलता बेंगलोरला सांगितलो असतो त्याला मी सागर मामा होताच ना सोबत त्याच्या. सागर मामा गेलताच की त्याच्या संग परवा दिवशी गेलतीत
हा-हा
माझ्या काना वर जरा घालचील कणी खुळ्या
अ टास्क वर हाय
ह. सांगतो-सांगतो घ्या
ह.
चालतय- चालतय वैभव परत चालला कणी तर त्याला आणायला सांगतो आणयला सांगतो
चालतय-चालतय
पहिला इथं चौकशी करतो सातशे-आठशे रुपयांच काय बघ बघायला नको इथं पहिला चौकशी करतो आणि मग तुला सांगतो हं
हा मग त्यो माझा मित्र म्हणालता जाऊन येऊ म्हणून तिथं बेंगलोरला इथन काय तर ते अडीचशे रुपये हे हाय
काय
आपल ट्रेनची तिकीट
साखर शेंगदाणे नाही काय
हॅलो
होय हॅल्लो
ब हे जे आपल्या हेच बेंगलोरचे कणी अ ट्रेनची फी अडीचशे रुपये आहे.
हाय नव्ह त्यात हॅलो
हॅलो
हम
अडीचशे रुपये म्हटल दोघांच अडीचशे अडीशे पाचशे आणि त्याच एक गोव्याच आठशे ते नऊशे रुपयच जातय पंधराशे रुपयाला मग इथं घेतल्याल परवडतय म्हणलो
पास पाहिजे हं हां प्रज हलां विचारतो आपलां तुलां विचारतो ऋतूंला रजतंच्या कानांवरं घातंलय मी येतं मंग कायं म्हणते बघूंन मगं ठरूंया
हां हां
तरी त्यांच्या मित्रांचं मित्रांचं कणाचं जरी मिळालं तरं चालते
हां रजिता अकॅडेमीला होतं कुठं
नाहीं सगळं त्यांचा तोंचं नाहीं नाहीं सगळं तेचंतो
हां हां
त्यांचं त्यांना स्वंतःहून सगळे तयारी केली आहे पांच चां एक बिस्किट पूडां द्यां
आंता क जायचे माहिती आहे जरं कॉम्पिटेटिव वाढल्यांत नां आणि जरं हार्ड हार्ड लेवल केल्यां असत्यां डीलेवरं त्यांमुळे बाहेर होयं बाहेर सगळें हे लावं लागतं क्लासेस ते
होयं
क्लासेस लावले निर्वाहण आहे आंता सगळं पूर्ण देशांतच पूर्ण संग हे झाले नां
हां
पूर्ण सगळीं माहिती मीती काढण्यांसाठी तरं नवीन पुस्तके ते नां मगं जे कांना कळतांत की नवीन पुस्तकं आहे कायं मंग त्यांनी अकॅडमीत नं द्यायच्यां सामान्यं पुस्तकं
हम्मं
त्यासं पूर्ण सगळं असं तेवढी पुस्तकं घेण्यांसारखं हे नसतं नां बाहेर गेले की महांग असतांत.
पुस्तकं
होयं
हम्मं
बाहेरचे बाहेर गेले की हजांर
हं होयं लंय येतां गीरीस मगं
होयं आणि आणि ते तमांसने मिळतांत की अकॅडमीत ते कमी किमतीत मिळतातं सातशे रुपये आठशे रुपये असे मिळतातं.
हां
हं एक दोन मिनटांन कॉल करतो
हां हां हॅलो